हॅलो. हॅलो आवाज येतोय मॅडम. हॅलो आवाज येतोय का? हॅलो.
हॅलो.
आवाज येतोय का मॅडम?
आवाज येत नाही अंजली? हॅलो.
तुमचा येतोय.
हॅलो.
तुमचा आवाज येतोय. हॅलो.
हॅलो.
आलावाज? अं.
हॅलो हा हा अंजली.
आवाज येतोय का?
हा आता येतोय ग.
हो काय करताय?
लिवती अगं तुला मी फोन करत होती मागाशी. सरांनी मला सांगितलं होत ना की अर्जंटमध् ध्येये म्हणून मग मी तुला मला काय वाटलं तू इथेच म्हणा.
नाही सायलेंट मोबाईल होता आणि घरी येऊन ती लहानीला घेऊन घेतला ना मग. सकाळची हिला ठेवून गेले होती मी.
अच्छा नाही म्हजे मी काय वि चार केला की तू जर मंधन्यामध्ये असेल तर तुझ्याकडूनच सह्या वगैरे करून घ घेऊन घेतल्या असते फॉर्म मध्ये तर मग मी टाकून दिलं असतं ब म्हणून क रत होते म्हटलं
हो मग येऊन परत तिला धरून बसले मग नंतर जेवण केलं हो मी लावला व्यस्त दाखवायचा परत लावला तो उचलला नाही.
हम्म हम्म हम्म नाही ते कोडपांढरी मध्ये ना आवाज येत नव्हता तिथ ते रे नेटवर्क नाही ना तिथे व्यवस्थित म्हणून मग मी एस एम एस केला मग तुला
हो ओ. माझा तो प्रॉब्लेम दाखवतोय मॅडम पेमेंटचाच.
पेमेंटचा नाही ग अ ते ना तो प्रॉब्लेम नाही
नाही दोन रुपये दाखवतय हो मॅम आणि सांगितलं मला तसं.
हा.
दोन रुपये दाखवतंय दुसर मॅडम म्हणे तस दाखवत नसेल ना तं अंजली म्हणे दादांचं इथे काय यु पी आय काय
यु पी आय हा हा फोनपे जर युपीआय जर फोनपे जो आहे ते टाकून बग.
माझ्याकडे नाही म्हटलं तर त्यांच टाकू
हा हा त्यांचा पण तू जो उ पी आय अ फोन पेचा जो यु पी आय नंबर असेल ना
हो तेच टाकावं लागेल इचे बाबा जीवन जात ततील ना तेव्हाटाकबो म आता तर मला जमणार नाही.
नवानगरमध्ये फक्त तूच होती ना एकच जण होता ना तुम्ही?
मी एकटीच हे ना.
नाही पण नाही मण तुझं भाऊ वगैरे आहे त्यांचं पण चालू आहे का?
एकाच हो पण त्याचे पेपर होते ना त्याने एकच कॉल केला त्याने.
हा बरं ठीके त्यांचं पण स्टेटमेंट वगैरे टाक. त्यांचं पण टाकून द्यायचं काय काय आहे ते ज्यांना
हो आता नाही नवीन जॉईन करत आहे का?
आं
आता नवीन घेत नाही का?
नाही नाही नाही.
हो त्याच्याकडे ओळख नाही ना तुम्ही कस काय बोलू कोणासोबत बोलू सांग.
जिवास पहिल्यांदाहिली ना पहि पहिला दिवस होता ना शाडेला.
पहिला दिवस होता हो, खेळत होती ती साडेनऊ वाजले का मग भुक ला श हो. भूक लागली तर रडत होती ती. मग हो दिलं परत तिला काय वाटलं सोडून चालले गेले ना मग आम्ही लपवून गेलो होतो मग रडत होती ती.
मग
मग जेम तेम समजवलं नाही माण
काडा
आठ ते साडे अकरा.
ते साडे अकरा का?
हम्म तरी आज नाही बि म बसून घेऊ.
अच्छा नाही तू आली असते तर मग ते हा आई सोबत असली की मंग
पर जास्त लाळ करते ती पोरकथ रडून रडून शांत होन जायची ही काय रडायचीच एक लावून दिलं होता तिने डायरेक्ट भोंगा. हा पहिला दिवस तरी थोडं थोडं आता काही काही सांगायची गुड मॉर्निंग सांगायला शिकून गेली. हा हो ते टीचरने सांगितलं असेल तेलना तर मम्मीला सांगायची गुड मॉर्निंग आजी म्हणे जन्म एवढ सांगते.
अ नाही बाहेर आल्यानंतर खुश बा शाळेच्या बाहेर आल्यानंतर खुश होती का ती.
हो आता सगळं सांगून दाखवते हो. मला असं शिकवलं तसं शिकवलं सांगत होते ती हो. एवढं पण भरपूर एक दिवसाच
हो मग तिला विचारायचं की उद्या पण जाणार का शाडे असं विचारायच
हो सांगते ग ती जाणार आहे ती व्ह्यान मध्ये बसून होऊन जाऊ सांग की रडली का मग जाऊन हो वेळ हो आणि त्याचा मुलगा किती रडत होत चा दोन दिवस खूप रडत होता जेम तेम समज समजवलं तरी समजायचा नाही तो डायरेक्ट बाहेर निघायचा
हा अनिक
नाही तो काही किती एक हप्ता झाला म्हणे येतोय तो
हा तर
इ हो हिचा पहिला दिवस होता ना परत ओडक नाही काही नाही हो
हा मग तेच आहे मग काही दिवस रडते काही दिवसानंतर त्यांचे मैञ मिञ मैत्रिणी होऊन जातील सवय होऊन जाईल त्यांना ओळखी होऊन जातील ना तेव्हा काही नाही वाटणार हम्म
हो सांगत होती ना तुम्ही जात होते ना हो
पाहिलं का तिने मला
बघ म्हणे म पाहिलं होत तिने दाखवलं मला हो मम्मी आकडे चालली म्हणे हो मग तिच्या लक्ष तिकडं राहणार आता तिकडं राहणार लक्ष तिचं आता
ये तिचं माझी आत्या इथून जाते असं म्हणलं
कोणी दिसलं का बघ हो.
हा.
त्याच्यामुळे हो अच्छा.
काही दिवस अजून ते म्हणत होती अंजली की तू उद्या जर येणार असेल इकडे मंधनाला तर अ त्या फॉर्मवर सही करून दिली असती तर असं म्हणून
हा मग इचे पप्पा जर आले ना रात्री तर येऊन जाऊ मग सही करायला
हम्म ठिक आहे चालेल
हो.
हा आणि ते बाजीपालावालेला लोकं झाले का दहा जण?
हो त्यांचे पण लिहून देते, आता लिहून देते सही पण करून देते माझ्याकडे आहे.
नाही पण ते लावायला काय तयार आहेत का, भाजीपाला लावायला तयार आहेत का पण ते? हा मन त्यां नाही एकदा त्यांना विचारू मी एकदा त्यांना विचारून घे फोन करून, की तुम्ही आम्ही अ वांगे आणि मिरची देणार आहे म्हणा त्यांना, तर
जी पण आहे का?
नाही मिरची नाही भंडी भेंडी
भेंडी ना भेंडी हो.
वांगे आणि अ भेंडी देणार भेंडी देणारेय वांगीचे रोपे देणार,
आणि अ मेंडीचे बिया बिया देणार आपण हा
हो अन् नाही हे वांगी
हा वांगे साडेसातशे देणार आता रोप प देणार, साडे सातशे.
एका जणाला
हा.
हो अ
साडे सातशे, जवळपास त्यांना बरेच अ लागून जाईल. एरिया त त्यांना विचारून घे. जे जे लावणार आहे त्यांना मग त्यांचे नाव लिहून आधार नंबर वगैरे त्या आपली लिस्ट आहे ना?
भेंडी तर आता लावली पण नाही मॅडम लावणार पण नाही. भेंडी गावरानी हो गावरानी भेंडी होऊन जातात ना आता लावणार का ते?
नाही त्यांचा त्यांच्याकडे असू दे ना मग आता ज्यांनी पा पावसात म्हणजे आपण भेंडी आणि मी वांगे लावायला देणार आहे. पण त्यांनी आता आणि मग हिवाळा त्यात परत त्यांनी भेंडी लावली, तर तसं पण करू शकतात ना ते.
चालेल ना? हो. हो तेच मग कसं म नंतर म्हणजे कसं मग फोटो काढायला मग सांगणार ते प्रूफ मागणार आता काय करणार मग?
हा तेच तेच, हा वांगी तर रोप तिथे लावा लावायलाच लाग तील पण भेंडीच हा मी बोलून घेईल सरांशी.
कारण की आता गाव आपलं गावराणी लावून घेतात ना मग
हा, गावरानी भेंडी असते त्याच्यामुळे पावसात तर गावरानी भेंडीच असते आपली. त्याच्यामुळे लोकं, काही या भेंडी कडे लक्ष नाही देत. बोलते मी सरांशी तसं म्हणजे असं हिवाळ्यात भेंडी लावली तरी चालेल का असं? तसं
ह्म्म त्यापेक्षा तुम्हीच जी दिली असते ती काम चालत असते
हो ना मि मिरची पण सांगितली होती सरांना मिरचीचे रोप देतात ना, ते पण चांगलं
ते राहिले असते तर मग घेऊन घेतले असते लोकांनी, कारण की मिरची चांगली ला लागते हो.
हम्म मिर्ची
हो. आमी छान हो कारण की ना एका झाडाला मिरच्या पण छान लागतात तिथं. आम्ही मागच्या वेळेस अ आम्हाला दिले होते ना मागच्या वेळेस तीन का चार रोप ज सगळे हे होऊन गेले होते जास्त पाणीमुळे ना मरून गेले होते. हे मग तरी पण छान हे होते लागले होते त्याला हो
मिरची पण चांगलीे देता-देतात वाटत.
हो मिरची चांगली मिरची वांगे चांगले असतात आणि भेंडी ना म्हणजे एक कुठं त एक कुठं लागते भेंडी पण लावून बघितली होती मागच्या वेळेस हो दुसरं सगळं चांगलं आहे पण भेंडीच मग
बरं ठीक आहे मी सरांशी बोलून बघते काय म्हणताय ते.
ह अजून काय चालू आहे?
ठीक आहे चालेल मग हा बाकी ये
हो हो ओके हो हो... हो.
ठीक ये.
चालेल.